ओके
काय करनार?
काय बसले नव्हे! कुठला काय पदार्थ येत असला, तर मला रेसिपी सांगा की एखादी?
आगोधर कशी सांगू तुम्हाला? बाकीच काय आपलं काय रेग्युलरचेच असत्यात सगळे
हा! ! आता आजच मी तरी होय आवरले, होय! बघा आजच मी तरी आंबोळी केल्या बघा आम्ही काही पीठ कधी विकत वगैरे काय? आणत नाही!
हा हा गरजच
हम्म, तुम्ही कसं करताय?
आम्ही कसं करते माते काय? म्हणजे आमच्या सासूबाई. ते तांदळाच भिजून कनाय डायरेक्ट पीठ तयार करून ठेवतात. म्हणजे तांदूळ हा म्हणजे! नाही नाही करायच वेळ नाही आधीच एक चार! ! पाच दिवस तांदूळ अस सारखा आपण ह्याला, भिजवतोय सांड्यायला वगैरे भिजतो. हा तस चार पाच दिवस भिजवून ठेवायच! रोज त्याच्यातलं पाणी बदलत राहायचं! आणि मग ज्या वेळेला मग नंतर, वाळवून एक दोन दिवस परत मग दळून आणायचं! वेळेला त्याच्यात जर अस उडद्याची डाळ घालून! ते तांदूळ आणि उडदााची डाळ असं ते दळून आणायचं आणि ते पीठ तसच हा ते पीठ तसच ठेवायचं! आणि ज्या वेळेला आपण करायला घेतोय की, नयी त्यावेळेला ते डायरेक्ट पीठ घ्यायंच पाण्यात मिक्स करून डायरेक्ट आंबोळ्या उठवायच्या
हा हा मग हो त्यात पीठ राहतय काय चांगलं खरं ते!
मय राहतय की चांगल!
आता आम्ही तरी कसं करतोय! आपलं राशनचं धान्य भेटतंय की नाय! आम्ही ते घेतोय विकत मग ते कसं! अ तीन वाट्यात आपण तांदूळ घेतलो की, नाही त्याला एक वाटी उडदा ची डाळ हे आम्ही ज्या दिवशी म्हणजे आता उद्या! करणारच लोक नाही आज सकाळी ते भिजत ठेवतोय! उडदाची डाळ जरा पोहे आणि मेथीचे दाणे असं सगळं ते ठेवायचं भिजत! परत संध्याकाळी आज सकाळी भिजत घातलं की, संध्याकाळी आपण परत मिक्सरला बारीक, करतोय तेे!
हा आः! !
आणि मग दुसऱ्या दिवशी पॅक करून अं! संध्याकाळी ते पॅक करून ठेवला की, दुसऱ्या दिवशी कसं जास्त! फून य नाही इ पण! चांगल्या होतात आंबोळ्या पण होतात मग त्या! हच करतोय कधीठ विकत वगरे आणत नाही!. म मुलींना कसं. रविवारच सुट्टी असते त्या मग शनिवारी भिजत, घातलं की रविवारी बरोबर होतय ते!
चालत शनिवारी सकाळी घातलं की, रविवारी सकाळी करता येत.
होय होय शनिवारी सकाळी भिजत घालायचं.
हा.
पूर्ण दिवसभर काय ते भिर भिजते व्यवस्थित परत मिक्सरला बारीक करून घ्यायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे ठेवलं. बरोबर ते पीठ हे होत आणि आंबोळ्या पण लई छान होतं.
ठेवायचं काय का परत त्याच्यात पाणी भरून अ भिजवून ठेवायचं.
नाही आता आपण मिक्सरला बारीक करतानाच थोडं पाणी घालतोयच की त्यात म्हणजे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही.
हा हा त्बुन ठेवायचं पीठ.
हा तसच ठेवायचं ते बारीक करून. एका पातेलात घालून वर्ण प्लेट वगैरे झाकून ठेवला का नाय बरोबर सकाळपर्यंत फुलून येते ते जास्त.
हा हा. उद्या सकाळी आपल्याला कस ऍडजस्ट करून उठवायला चालते.
हा सकाळी मग चा करायला चालते मग कधी पण एका रविवारी. ही आंबोळी इडली असं चालू असते एका रविवारी धपाट दही धपाटे.
हा हा.
कधी घावणे प्रत्येक रविवारी काय तर वेगवेगळं. चालू असते सारखं हम्म.
ते पालकचे तन धपाटे करतात बघा ते पण छान होते.
ते काय कधी केलो नाही हो मी ते कसं करताय तुम्ही.
ते कस म्हणजे अ पालक असते की नाही पालकची भाजी. स्वच्छ धुवून त्याला शिजवून घ्यायचं आणि मग पीठ मळताना आपण सगळी पीठ एकत्र करायची म्हणजे. गव्हाचं पीठ जुंजळ्याचं पीठ परत जरा असं त्याच्यात हे घालायचं. बेसनचं पीठ तांदळाचं पीठ असेल तर म्हणजे जर असं. कडकपणा यासाठी कुरकुरीत व्हायसाठी हा ते तांदळाच - पिठ जरा घालायचं आणि मग ते शिजवलेला पालक आहे क नाही तो पालक त्याच्यात घालायच. आणि ते पीठ पाणी न वापरता मळायचं म्हणजे जर गरज लागली तरच थोडस पाणी घ्यायचं. नाही तर त्या शिजवलेल्या पालकाच पाणी होत की नाही तेवढ्यातच ते- पीठ मळायचं आणि मग त्याचं काय आपण अ हे थालीपीठ पण करू शकतोय किंवा लाटून धपाटे करून तळून हे केलं तर पण
हा हा मध्ये पालकाला काय ऑलरेडी पाणी सुटतंयच कि ते जास्त.
हा जास्त पाणी सूट त्याच्यामुळे जास्त वरणं आपण पाणी घ्यायची काही गरज नसते तेवढ्यात होऊन जातयं ते.
हां हा.
थोडस पाणी घेतलं की मग तेवढ्यात होतय.
हा हा मग ते छान लागत असल पालक. कस मुलं खात पण नाही ते पालक जास्त ते तसं करून घातलेलं बराय मग ते.
हा. की छान पण होतय आणि कसं सगळी पीठ पोटात पण जातात नाही. आपण त्याच्यात काय सगळी पिठं घालू शकतोय नाई.
होय होय.
असंच खायचं म्हटलं की कोण भाकरी खात नाही कुणाला हे नको असतय ते नको असतय. त्यामुळे मग अस धपाट धपाट्याच्या हेच्यात पण घातलं की सगळी पिठं पण पोटात जात्यात आणि पालक पण जातोय त्यामुळे पालक शक्यतो जास्त कोण खायला बघत नाही. कारण कुणाला आवडत नाही जास्त.
नाही आणि ते चव लागत नाही ओ‌ ते.
हा तेच चव पण लागत नाही त्यामुळं मग कुणालाच जास्त आवडत नाही पण असं केलं की, चालतंय.
हा आमच्यात पण तसंच करतोय मग आम्ही कधी. आता डोसा कराय लागलं का नाही काय काय तर वेगळ्या पद्धतीने म्हणजे. पालक बारीक करून ते पण त्याच पीठ वेगळं बीटचं वेगळ मग ते कलर डोसा होत नाही काय ते ते एकदा कॉम्पिटिशन मध्ये पण भाग घेताना मी ते केलेले बघा. तस आपलं तीन कलरमध्येध की नाही बीटचं पण पीठ बीट आपण बारीक करतोय त्याचं पाणी वगैरे आपण काढतोय की कलर मध्ये त्या पीठात मिक्स करून परत आपलं पालक ते मिक्स करून त्याचा ग्रीन कलर आणि ते मेन ह्याचा पांढरा कलर अस तीन कलर मध्ये डोसा तयार केलेला छान झालेलं ते पण.
ह हा म्हणजे पीठ एकत्रच भिजवलं असणार आणि फक्त नंतर ह्याच्या वेळेला हा हा त्याचा रस वगैरे काढून ते त्याच्यात मिक्स करायचं.
मिक्स कराय पण दिसताना छान दिसतय नाही ते.
हा हा म्हणजे त्याचा त्याचा कलर येतोय ना त्याला.
हा आम्हाला कॉम्पिटिशन मध्ये कसं आम्हाला तांदूळ म्हणजे एखादं हे सांगत्यात त्यांनी फक्त. धान्य सांगत्यात त्याच्याासून आपण काय पण तयार करून आणायच मग आम्हाला एकदाच नाचणी सांगितलेलं त्या वेळी नाचणीचा आपण केक वगैरे करून नेलेलो.
हा हा‌.
नाचणीचे आप्पे, नाचणीच एकेकाणी मलिदा आणलेलं म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी अस करून आणि जास्त कसं प्रत्येक जागी नाचणीच देत्यात नाही.
हम् व्हय.
नाचणी किंवा
कसं ते जास्त पौष्टिक असते नाही आणि नाचणी असं कोण खायला बघत नाही असं काय तर वेगळा पदार्थ वगैरे केला कि मग खात खायला चालतय नाही
ते कसं आम्ही केक केलेलो की नाही तर ते म्हणजे शे सगळ्यांना ते आवडलं. कारण ते केक, आपण जसा विकत आणतोय, सेम तसाच झालेला. ते बेक वगैरे लय छान झालेलं ते.
कस केलेलं ते अंडी वगैरे, त्याच्या घालून केलेला, काय बिना अंड्याचा होता.
होय ते जावनं केलेला त्यात इसेन्स, वगैरे घालून की नाहीयं. आपला हाय असं कुकरलाच शिट्टी काढून तेन, एक पंधरा मिनिटं ठेवून किनाहीयं.
हाआ.
लय छानं ते हे, बरोबर बेक झालेला म्हणजे हाय असं. आमच्या इथंच एकटी मैत्रिणी आहे माझी तिचं पण बेकरी आहे. त्यामुळे ती, बेकरी प्रोडक्ट ते, करत्या ना ती. तिथनच आम्ही सगळं साहित्या ते वगैरे बाउल वगैरे ते, क्रिस्पीपणा यायला ते चॉकलेट. तेन सगळ तीज्याकडनंच घेऊन सगळं साहित्य करून बघितलं तर, त्या असंच येतय काय बघूया म्हणून पण पहिल्याच ह्याच्यात लय छान झाला तो.
आपल्या घरात कुकरला केलेला?
होय होय कुकरमध्ये, कुकरची शिट्टी काढायची आणि हाय असचं आपला कुकरचा डबा असतोय की नाही, त्याच्यामध्येच वाफ वून की नय ते सगळं साहित्य त्यात घालून, जावेनं काय काय त्यात साहित्य सगळं घालून ते व्यवस्थित बेक करून क नई एक पंधरा मिनिटं ठेवलेलं ते शि ट्टी काढायची आणि कमी ह्याच्यावर ठेवायचं.
हा हा, वरची शिट्टी काढून त्यांच्यात ठेवायचं काय?
हा हा, अजिबात म्हणजे ते चि कटला पण नाही खाली जास्त आणि म्हणजे खराब पण झालं नाही, ते पहिल्याचं हेच्यात लई छान झाला तो.
हा हा, पहिलाच ट्राय चांगला झाला म्हणा
होय होय, पहिलाच ट्राय आमचा लई छान झाला, त्याला पहिलं प्राईज मिळालं त्यांना म्हणजे काहीतरी वेगळं झालं सगळी कसं, नाचणीची भाकरी नाचणीचे आंबिल अ सगळी तेच आणलेले न करून, मग वेगळं म्हटलं तर नाचणीचं हेच. एक मलिदा नेलेलो आम्ही करून आणि ते नाचणीच्या भाकरी करुन ते पूर्ण ते मिक्सरला बारीक करून, गार झाल्यानंतर गुळ वगैरे घालून ते हे केलेल अ होय, नाचणीचा मलिदा आणि ते घेऊन गेलेलो. तुमच्या इथं म्हणजे स्पर्धा वगैरे ठेवतात का नाही असं?
आमच्या इकडं असतात त्या स्पर्धा वगैरे, पण कधी काय कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला नाई. आता तू ते मेडिकलमुळं कुठं काय जाता येता येत नाही, मेडिकल काय कधी बंद ठेऊन चालतच नाही.
नाही चालत.
आणि कस इथं मेडिकलमध्ये मी एकटीच असते मी. मग बंद नाही नाही, मी जॉबलाच आहे इथं पण कसं हॉस्पिटल आहे नी मग त्यामुळे मी एकटीचं असते इथं मग मी कुठ तर जायचं म्हटलं की मग मेडिकल बंदच ठेवायला लागतंय मग कसं पेशंट डॉक्टरांचं पेशंट जाणार कुठं दुसरीकडं?
होय, होय.
त्यामुळं प्रॉब्लेम येतोय, कसं एकाला दोघी दुसरं कोणतर असत तर एखादी सुट्टी मिळाली असती की नई.
हां, मग ते तुम्हाला चांगलंय बघा जॉब म्हंटलं तर म्हणजे तुमचं शिक्षण झाल्याबरोबर मेडिकलच मिळतय. आमचं कसं माझा डिप्लोमा तेन झालाय. पण जॉब म्हंटलं तर तसं हीत आसपास पण तेवढ्या म्हणजे हेच पेमेंटचं नाहीत. सॅलरी तेवढी भेटत नाही. मग
म, इंजिनिअरिंग हे म्हटलं क नई आपल्या जवळपास कुठ नसतयो ति कडचं तिकडच्या पुण्याच्या साईडलाच ते.
आणि तिकड जायचं म्हंटलं तर तिकडचं पेमेंट ते एकूण एकच पडतयं, इकडं जॉब केलेलाच बरं पडतयं.
आणि नाहीच परवडतच नाही तिथं जाणं राहणं ते बिल द्यायचं रुम च भाडं
रूमचं भाडं आणि जवळपास बघायचं म्हटलं की, रूमचं भाडं चार पाच हजार. त्यात आम्हाला पेमेंट देणार त्यांनी दहा पंधरा हजार मग ते नाही परवडत ते.
त्यापेक्षा तिथं राहण्यापेक्षा हित तेवढंच हातात आलं तर काय वाईट आहे.
होय आणि हिथं हातात आलं तर, आणि मेन म्हणजे तिकडं जाऊन राहण्यापेक्षा इथं आपल्या माणसातन येतोय आजारी पडलं काय पडलं तिकडे कोण विचारायला नाही काही नाही.
ते तिथं पण विचारणार जवळपास
जवळपास कोण नसते मग ते आम्ही जाऊन एक वर्षभर बघितलं. तिथ ना आलो ते मग जॉब इकडचं बघाय लागलो काय उपयोग नाही ते तिकडं. तसं पेमेंट पण पाहिजे होत्या या् ह्याचं मग चालते.
ह आणि इथं कस ते आणि फॅमिलीपसून आपल्या लांब राहायचं हे कसं फॅमिली जवळ पण राहताय, सकाळ दिवसभर काम केलं तरी संध्याकाळीने आपण आपल्या घरात असतो.
होय, हे दिवसभर कसं लेट जरी झाला तर काय वाटत नाही, घरी असतात सगळे मुलांच्या जवळतण.. ते परगावाला जावा आणि मुलं सगळं हे करा म
मुलांना कुठं सोडायचं वगंेत आणि इथं कसं हा हिथं कसं शेजाऱ्यांच्या पणी सांगितलं तरी पण सागते तिथं कुणाला सांगणार.
होय, चालते घ्या.
मला तरी ठीक आहे हा, हा ठीक आहे.